हॅलो. हॅलो नमस्कार व्यवस्थित होऊन राहिला. एकदम. काय म्हणता, लायब्ररीमध्ये गेले का तुम्ही?
नाही नाही संध्या आता स्वयं पाक चालू झाला आहे बघ.
ओके. किती वाजता जाता मग अकरा बारा वाजता.
हम्म हो..
सही हे सही हम्म..
नक्की काय चालूय, कस चालूय बिजनेस. नाही रे कशाची पार्टी.
मग तुम्ही काही ते पार्टी करून आलेला.
मुळजी तो प्यायला गेलो होतो. जेवण झालं होतं घरी, म्हटलं चला जाऊन येऊ फिरून. हम्म..
हम्म बराय बराय.
सेव्हनटीन ना,
हो सेव्हनटीन ये.
हम्म.
हम्म
बाकी बढिया चल चालता ह जिंदगी तही पण बढिया
हा हो ना
ताईच्या फोनने आला का ॲप वरून
मम्मीची वगैरे तब्येत बरी ये.
एकदम बढिया, ताईचा फोन नाही आला का म्हटलं ऍपवरून.
नाही नाही तिने केलाच नाही मला.
नंबरच नसेल तिच्याकडे,
हम्म देशील ना माझा नंबर
हो
हो ब इ न कस काय म्हणते बिझनेस कसा चालू आहे?
चालू आहे चालू आहे बढिया. आता ऑइस्टरचं प्रोडक्शन बंद आहे म्हणून बटन मशरूम आपण बोलवत आहो आणि इकडे सप्लाय करत आहो.
म
हम्म अरच म्हणजे शेड नाही ना आपल्याकडे हे घरी जेवढे निघत आहे तेवढं सप्लाय करायला पुरे नाही आहे
हा होा हां
आता बटनच चालू आहे मूर्तिजापूरला पण सप्लाय केला आणि कारण ज्याच्या पण हॉटेल्स डेअरी मध्ये सप्लाय चालू आहे
हो चालू आहे ना बर
आता बस शेड शेड घेऊन हा तेच ना म्हणजे एकदमच बंद ठेवल्यापेक्षा नाही का इस्टन मशरूम जे आहे ते आपल्या ज कुट कुटार राहत
हा होा
त्या त्या कुटाराला निर्जंतु ण कराव लागत पहिले अठरा घंटे भिजवावं लागत त्याला पाण्यामध्ये आणि त्याचे काही हे राहतात द्रव्य राहतात अजून अ अठरा घंटे भिजवलं की मग त्याला बाहेर सहा सात तास सुकवावं लागतं त्याच पाणी निचळेपर्यंत आणि पाणी निचडलं फिफ्टी पर्सेंटच्या कमी मॉइस््चर आलं त्या मग त्याला पण्यामध्ये जे ब त्याला पॅक करायचा आणि त्याच्या मग बिया टाकायचा
हम्म
तर मग ते मायसिलिम रन होतय चार पाच दिवसात ते जे पांढरं पांढर हो ना ते माैसिलीमध्ये हो हो हम्म मग त्याच पूर्ण जाडं तयार होत पांढरा पांढरा आणि मग अठराव्या दिवशी पूर्ण पांढर येऊन जात बॅक तेव्हा त्याला चिरा मारावा लागत आणि पंचवीसव्या दिवशी मग त्याच्यातून मशरूम निघते हम मग पंचवीव्या दिवशी निघाले मग डायरेक्ट पस्तीसव दिवशी निघ येऊन राहि आपणा करत त्याला हम्म
हा
तर ड्राय पण सप्लाय होतो ना हा
ते त्याची पावडर अते ना
हो पावडर बनत आणि मग त्याचे प्रोडक्ट्स बनतात तर आपण जे ड्राय करतो हे तर आपल्यालाच लागून जाईल
ह आणि काहीतरी तुम्ही म्हणायच होता ना तरी बनवायचे म्हणून
चॉकलेट हा ऍक्च्युली फंडिंग साठी आपण थांबलेलो आहे क्च्युली काय माहिती आहे का की बजेट जे आहे त्या लिमिटेड आहेध्याला ना आणि आपल्याकडे ऑस्टरचं प्रोडक्शनच नाहीये ना आपल्याला ऑइस्टर मशरूम पण विकत घ्यावा लागे ड्राय फॉर्मॅटमध्ये लोकांकडनं स्वतःचा प्रोडक्ट राहि तर मग आपण डायचा स्लाय तरी आपकडे जे रॉ मटेरियल आहे आपल्या त्याच्या तर बल्कमध्ये राहील ना आणि राहाला चॉकलेट बनवायच्या विषय आप मिल्टर मिल गो तथ आपल्या कत क एक लाखच बजेट जाते पॅकेजिंग आहे सगळ्या सगळ्या गोष्टीच जेव्हा आम्हीिशोब लावला तर सधा जेवढा माझ्याकडे होत तेवढा मी लावून घेतला जवळपास एक सव्वा लाख रुपये होता तर तेव्हा मी ऑस्टर साठी लावाला शेट बनवणं सामान वगैरे अना मशीन मोटर बाकीच्या गोष्टी तो आता फंडिंग नाही आहे सो स्टॉप केला थोडा फार म्हणजे पोस्टपोन केला स्टॉप नाही केलं आता शेड जर भेटला ना तर मग तिथे सगळ्या गोष्टी आपल्या होऊ शकतात व्यवस्थित प्रकारे
ह शेड मग तुम्ही बघणं चालू आहे का तुमचं
शेड बघणं चालू एक भेटलं पण आहे त्याच्याशी फक्त बोलणं बाकी अजून
टस् मणसला
शेड जर भेटला ना तर शेड एवढा मोठा आहे की होऊ शकत मपूर्ण हम् हम्
हा ना
बोला ना
तेच म्हटलं होतं की बघा म्हणून
हा
साठी ते शेड
हम्म
े ते बघतच होते पण ते स सहसा कोणी एकदम नाही ेत ना तेच ना मग आणि मित्र आहे ना तो सुमित बर्डिया येस बी फूड
हा हा हो हो
दईन मने शे आले होते म्हणून तुम्ही गेले होते ना
हा हो आम्ही भेटलो होतो ना त्यांना तिकडे त्यांनी आपले बटन मशरूम पण ठेवले एक किलो घेतले होते
होा
आणि बटनच पण आपण उगवतो असं सांगितलं आहे
हम्म हम्म
म्हणजे सगळ्यांना हेच सांगत आहे आपण उगवत आहे बा स्वतः पण ऍक्च्युली आपणवः उगत नाहीय ह ना
हो हो चालतं ना त एवढं काही कोणी हे नाहीच काम य
हा. नाही आपण मार्केटिंग त्या लेवलला करतो ना? की- पण स्वतः उगवत आहे. ऑरगॅनिक करत आहे बा म्हणून?
हं.
हम्म्म हम्म
क् हम्म ना करा अजून काय म्हणते बाकी
बाकी चालू आहे.
तुझं ते आहे ना? काय? रियांश मध्ये काहीतरी रियांश
नाही नाही रियांश मध्ये नाही. मी ए माय, ए माय लाईफ नाही नाही नाही एम आय लाईफस्टाईल मध्ये होतो. आणि सिनियर रँकिंगला होतो मी. झोनल टीम पण. आता स्टेट लेवल ला जाणारच होतो. मला- बढीया. मामीकडेच दिसल मला.
त्याची-
डिओ बढिया बढिया होतय. ल् हेल्थकेअर. हो, मामीकडे होतो ना. डीओ दिसले मला- लेडीज जेंट्स आणि हे दिसलं पेट्रोलियम जेल म्हणजे व्हॅसलीन ना? हा सव्वाशे प्रोडक्ट ऑलरेडी होते आणि आता कॉस्मेटिक लॉन्च झाले जवळपास दीडशे पावणे दोनशे प्रोडक्ट्स आहेत टोटल.
बापरे! कॉस्मॅटिक पण आल का त्यात?
हा. कॉस्मेटिक पण आल. म्हणजे लिपस्टिक पासून सगळं सगळं आलं. हम्म.
चांगला आहे ना मग मग
हो. इंटरनल कॉन्फ्लिक्स ते झालं होत. म्हणजे जे सिनियर विनियर होते ना त्यांच्याशी थोडं
हो हो
विषय झाले. हम्म.
हो.
त्याच्यामुळे ते. म्हणजे एकदम स्टॉप नाही केला मी भविष्यात करेलच त्याला. बाकी बढिया.
हम्म.
बनला का स्वयंपाक?
हॅलो.
हॅलो. हा स्वयंपाक बनला का म्हटलं?
आवाज का बर गेला? हो. चालेल -
नाही येतोय ना, येतोय ना.
होत हो. आवाज मध्ये बंद झाला होता ना? म्हणून बी काय कॉल-
हा. नाही मलाही तेच वाटलं. मी पण तेच चेक करत होतो एकदम आवाज बंद झाला तर, हम्म.
हम्म. किती झाले मग?
अरे इकडे फोन येऊन राहिले ना त्याच्यामुळे.
हा. पुसद.
हॅलो.
हो. तेच ना मग उचलला नाही मी.
आहे ना. हायर एज्युकेशन काय झालंय तुझ ग्रॅज्युएशन झालंय की पोस्ट ग्रॅज्युएशन
माझ माझ बीबी ए बीबी ए झालंय
हा
इकड फोन आला हर्षा उचल सुलीिनी युिव्हसिटी
चम्
हिमाचललाय शुलिनी शलिनी युनिव्हर्सिटी हा हा आवाज येतय का
हो येतय
हॅलो
येतय.
हा हा
हॅलो.
इकडे माहित आहे ना क कॉल येऊन राहिले ना त्याच्यामुळे काय होतं की ते दोन तीन सेकंड पाच सेकंडचा पॉज येत आहे हम्. हिमाचल ला आहे हिमाचल ला.
बा चांगलं झालं मस्त त्यात पुढे करून नाही केलं मग
नाही जॉब नाही करायची आहे ना.
जॉब नाही म्हणजे आच माइंडसेट अस करायचच नाही जॉब हम्
हम्म हम ह
करायच बिझनेस आहे ते कॅल्क्युलेशन आहे.
ऑफिसमध्ये का?
ऑफिस मध्ये लागली असते आणि सिनियर लेव्हलला लागते बीबीए नंतर एमबीए लागतात. एमबीए जर करून घेतला ना चांगला पेमेंट व चांगली जॉब लागत कारण मी डायरेक्ट सेल्समध्येध्ये हा डायरेक्ट सेल्समध्येच केलं होतं ते
अ काय माती तिचं काय चालू आहे.
ह. हा हा हा.
कॉ्टॅक्टमध्ये
हा.
तिन आधी नंतर एम बी ए केलं.
हा अच्छा म्हणजे एम बी ए नाही मास्टर डिग्री असते मॅनेजमेंट तर ते कुठली कुठलं पण बेसिक डिग्री